आवाज, अगं नेटवर्क प्रॉब्लेम हाय त्याच्यामुळच व्हाय लागलंय ते.
हा हा!
हा ते आ
तीन मिनिटात झालं.
होय तू कॉल सबमिट केलीस?
केला.
हा असुदे की. चालय ते काय एकशे ऐशी लिमिट ग, नाय चाल त्याला काय नाय अग माझं तर आता मला नाही वाटलं पाच सहा कॉल असं चेक करा म्हणलेत काय दोघीनी आणि पाच सहा कॉल केलय आणि उचललेत नाही ते. मग त्याच्यामुळ तरी पण त सबमिट केलं ते का झिरो झिरो सेकड पडले त्याला. जाऊद्या म्हणलं काय असल ते असल.
हा हा!
हम्म!
काय नाय बघ कुत्र झोपलय इकडं बाहेर. तेज्या पशी बसलोय बघ इथ. होय दारात बसलेय ग. मला असं म्हणजे प्राणी खूप आवडतात मला. आणि त्यांचं कानाय असं मला हे लय हे होतं वाटतय मला प्राण्यांचं.
हम् माया द असं एकदम हा! पहिल्या पसूनच ते मांजर असुदे जनावर असुदेत कुत्र असुदेत हा आल्यात हा होय मला हम्! माया हे आग लहान पना जन्मल्या पासन ते कुत्र इथ हाय तेला खायला तेन घात लय की नाय आता सात आ आठ महिने झाल असतील बघा. हो माळालाग त्यामुळ ते आमच्या गल्लीत वर जर तिथं मी दिसलो का नाहीे इथन घरापासून परत पळत येतय वासानं. हम्म. एवढं हे झालंय त्याला आणि उलट प्राण्यांचं भरं असतंय अगं
होय त्यांना खायारा दिलं की बास.
होय सोडत पण नाहीत आणि हे पण करत नाहीत आणि मला तेच आवडते प्राण्यां च मेन म्हणजे.
ह माणसांपेक्षा प्राणी बरी.
हो मग काय तर अगं बरोबरच आहे ते. लयी बरीये शंभर पटीन बरी म्हणायची.
होय
हम्म.
ह
लय भारी ये दारात कोुणाला येऊन देत नाही काही नाही. हम्म
त्यांन काय?
हा दारात बां अ अनोळखी व्यक्ती ना येऊ दत नाही काही नाही. लय हुशार आहे दिवसभर मी नसलो तर दिवसभर बसते दारात ईथ. सोडत नाही घर आण दार.
हा.
हम्म बगुन तर माझ तर लयी खुश होतेय बघितलं की उढ्या च मारतय नुसत हम्
लाडक झालं
नाही खरं प्राण्यांचं ब लयीच भारी म्हणजे किती तरी हे असलं ना बग कि माणसं कस जीव लावून हे लावून माणस म्हणजे आपले घरचे असुदेत लांबचे असुदेत आपले फ्रेंड सर्कल असू देत हे केल तरी हे तच नाही तस हे नाही हे प्राण्यांचं लई भारी हे
होय एकदा जीव लावला की मग सोडत नाही.
हो अगं एकदाच आम्ही पहिल्यांदाच मांजर पाळल्याला आणि ते पांढरं पांढर खड होत इतकं भारी ते मला मांजर त्याला दीड दोन वर्ष लयी भारी ज जपलं त्याला आणि कनी मी आमच्या आमजे त्याला कस म्हण त्यांनी सकाळी सकाळी व्यायाम करायची ना तर ते व्यायाम करताना मायासारखंच करायचं. आणि कधी कधी पायात येऊन बसायच व्यायाम करताना आणि मी चालायला गेले की माझ्या मागे यायच चालायला लय भारी करायचे हो ते आणि इतकं स्वच्छ होतं का नाही ते स्वतची स्वत्ता स्वतःला स्वच्छता म्हणजे स्व
स्वच्छता हा स्वच्छता ठेवायच आमच्या इथं पण आमच्या घरात पण तिकडं सगळ्यांना मांजर आवडतात
होय
सगळ्यांना शुभम दादा चेतन दादा
हुम्म हा ते हायत नव्ह ते एक शेजारचे घेऊन बसत्यात की मांजराला
आधी आमची स्वतःची पण होतीत की खूप खर काय कुत्र्यांनी फाडली.
हम्म अर नाही तेच मी गावाला गेले आणि पहाटेच मम्मी ऊटलेली त्यावेळेस सनवार काहीतरी हो ता आणि हे गेलं की दरवाजा उघडल्या उघडल्या बाहेर आणि अप परत ते आलंच नाही, मग मम्मी म्हणली अगं मांजर आलंच नाही म्हणून संध्याकाळी मला फोन केली. मग गल्लीत ते बारीक की पोर आहेत त्यांना फोन करून सांगितलं दोघा तिघा ना अरे मांजर कुठ दिसल तर बघा म्हणून काय आणि दुसऱ्या दिवशी ते महादेव मंदिरच्या माग पडलेला गं मरून ते पोरांनी म लगेच फोन करून सांगितलीत मी सगळं आवरुन आणि मावशीला म्हणलं मी जातो बाई म्हणलं माया डोळ्यात पाणी थांबना बई एस्टीतन येताना आणि आल्या आल्या कधी तेला बघीन खरं बघितलंच नाही मी प मम्मी म्हणली ती ती बघितली हे करणार म्हणून पहिला जाऊन त्याला खाली विहिरीपाशी जाऊन पुरा जावा म्हणली हम्म म मी बघायला नाही काय नाही त्य होय. आणि आ आग चार दिवस जेवन गेल नव्हत बई सार क तेजी आठवण, ते पायात अग आणि हातूरणात पण आग मायाजवळच झोपायचं ते पायापशीच आणि मी लय म्हणजे अस हेन म्हणजे आता कसं हा बाबा आपल्या पायाखाली येईल म्हणून त्या काळजीन कनी सारखी माझी झोप मोडायची बई
हा हा पायाखाली ईल
पाया हा सारखं पायाच्या बरोबर कनी पायाच्या बाजूला झोपायचं कनी म कुठ तेज्या अंगावर पाय पडायचा पडायचा म्हणून कणी हलताना सुद्धा ते पायात हाय का चापसून पहिला हातान बघाय आणि मग हालायची मी सांग एवढं मला त्याजा लळा लागेलला उ नाही तवापासून मम्मी म्हणली त्या जीव लावला की हे हुतंय म्हणून तवापासू नंतर कनी नाहीच आणायला, आमी मांजरच परत आणाय नई
हाय आग खरं लय भारी मला ते मा अस आवडतय पण ते मांजरां च कस जरा ते त्यांना इंजीक्शन वगैरे करावं लागतय म त्यांच मा हे लागलं कणी नकं वगैरे ते धोकादायक असते नई कुत्र्यां अ ते घरात ईकड तिकडं हे हुतंय उम्म आणि काय म ते ते हे कुत्र हाय हे पण इथलं गल्लीतलच हाय सोड हे म आता हेज्यात आमच आमचं त दारातच बसत आता इवून हुम्. काळ त्या दिवशी आलतीस बघितलेलीस
हा तवा की हा तेच की
ते काळ न्हवं दुसरं हाय हे तपकेरी रंगाच हाय हे हुम् ब्राऊन कलर चाय हे हू लय भारी मांज माणसानपेक्षा मांजरं म्हणजे जनावर लय भारी काय पण म्हण
हा मी बोल्लो ते बरोबर हाय बघा
होय म्हणण्यापेक्षा असं म्हणाय गेल तर
ह
हम् चेतन आलाय न्हवं
आलाय कधी आलाय?
दुपारी आलाय.
हम्म. काय तिथं त्याला पण गमत नसल, आमच्या इकडं कुठं?
तिकडं हिकडं नई आय मांजर हित तर लय कुत्री हाईत हित एक दिवस पण ठेवणार नई ते काय हे, मांजर आहेत सोडा खरं ती कुणा ची नई अस, म्हणजे फिरतात ती आपल्या आपुण, कुठ पण खात्यात कुठं पण झोपतात अशे आहेत.
कसल्या पण मांजरासनी तेन मी घालतो बाई मी खायला तेन आ ते चपाती तेन घालतोय. आता आम्ही ब आजूबाजूचे कुत्रे तेन दारात आले असत्यात त्यांना चपाती घालतो. हम् तेनी काय म्हणत्यात कोण?
काय नाही बगा.
म कुठं काय फिरायला वगैरे जाणार आहे का नाही.
फिरायला तर होय जायचंय म्हणाय लागलेलं बघूया आता कसं काय हो तय कामाच्या हिज्यावर. आणि एक तर काय खर्चा तेन भरपूर झालाय त्याज्यामुळे ते खर्चाचं दवाखाने झाल नाही का दिवाळीत.
हा हा, बरं नव्ह तर मला, काय झालत तुम्हाला म्हणजे
अग ताई तुला बोललो नाही मी असं अस ते अ खरा ठुटल्या वर इन्फेक्शन झालंत बग
हा हा हा.
ते आतल्याआत फुटन त्याच्यामुळे ते का नाही हे झालेलं. अ हे ऑपरेशनच करून हे केलं ते बर ये. केलं मग हो. नाही बाई या पोराने त्यावेळेस मला लई सपोर्ट केला चेतनने तर भरपूर मला सपोर्ट केला त्यावेळेस तोच मला ऍडमिट करायला त्यांन नेलता तिथन. एरग्या रिक्षा बोलवून घेऊन हीत आणि हे करून आमचे मम्मी पप्पा का गावाला गेलतीन म्हणजे पहिला झाल्यावर ऑपरेशन त्यावेळेस चार दिवस घरला आणलेल का नही मग नंतर ताप तेले आला. हे दुपाराच काय केला बीट घेऊन आलत अगं आणि द्यायला आमाला हा आणि कुठलं काय मला बघून स मी अस झोपलेलंत खरखर आलतो नाही खाटावर आणि बघून म्हणला काय व्हायलय ग म्हणला आणि हात लावून बघितला डोक्याला आणि आ त्याचा ता असा हातच तापला त्याचा एकशे चारच्या वर ताप होता.
होय.
हा आणि सगळे आतरुनबित सगळं गरम झालत अंग म्हणला हे चल बाई म्हणलं आतागत दवाखान्यात म्हणलं आणि म मी म्हणलं त्याला मला मला बोलायला सुचना म्हणजे अंगात ताकत नाही दिल नाही ग तापात.
हा हा.
आणि मग ते आमची मावशी आलती ना इकडे चार दिवस माझ्यासाठी अम मम्मीला पप्पांना फोन लावतो म्हणलं आणि चलं म्हणलं दवाखान्यात नेऊयान म पप्पा यायला त्या दिवशी आलती ना इकड आणि मम्मीला फोन व मग ते म्हण म''--'' ती म्हणली त त्याला तिला दवाखान्या घेऊन जा म्हणला. अ मम्मीने त्याला सांगितले चेतनला आणि आज मते. तर ना मी येतो म्हणली तवर निम्म्या वाटत आहे म्हणली.
हा.
आणि मग तिकडं हे होतं वर भावाला परत फोन करून बोल बोलून घेतला माझ्या. आणि रीक्षा बोलून घेतली. घेतला तवर आणि मग माझा आम्हाला चालायला सुद्धा येत नाही दोघांनी उठ''--'' ठेवलीत कस तरी आनल दोघांनी. ना माझं हे उचल ना असं मला हात पाय उचल तो तापात.
हां.
वड घेऊन मह करून आडबडी केले हो त्यावेळेस बर थांब म टाईम झालाय बघ परत करते
हा हा बर बर चालतय या माझ्या लक्षात नाही
हा हा